हॅलो!
आवाज येतोय काय?
हा, येतोय की रे.
बोल ना, काय करतो?
हा ना बसलोय मेन्युलीत.
कुठली मेनू लिहितोय?
किती झाली.
पंधरा पूर्ण झाले आता, लास्टच्या पेज ला हे.
मोठे आहे ना मॅन्युअ ती.
होय.
किती एक्सपरमेट कती पानाचे, एक एक्परमेट कती पानांचा आहे?
तरी अस चार पाच, चार पाच मण टोटल पेज तुला तरी साठच असतेत. साठपर्यंत जातील आरामात.
त्या आठ पासून, आठ पासून आठ पासून ना. आठ ते आठ, नऊ, दहा, आठच्या पुुटे ना आटपाण.
नव पा सात पास सात पासून.
टोटल पूर्ण एक ते अठरा की आठ पासून आठ
नाही नाही एक ते अठरा साठ पान होती.
एक ते अठरा किती साठ पाना
साठ पासष्ट पानं होती.
पानांचा कायणार हे ते डायग्राम बॉक्स लाईनी लाईनी काढूते तेच हे होत. जास्त टाइमपास होत, पानं स्पष्ट असती तर लिहायच असत तर मग आल असत.
सात नंतर न जास्त लेयच नाय प्लेन प्लेनच लिहायच डायरेक्ट.
कशा नंतर सात नंतर.
हा..
सात नंतर कि आठ नंतर. सात नंतर, म्हणजे आता ते आता पाठवले ते त्याच्या आता नवीन पिढ पाठवली ती.
ते नवीन पिढे पाठवली आता ती संस्थे न.
हा, हा.
ते सात पासन.
मग तिच्यात मण जास्त एवढे पा लिहायच नाही म्हणजे आकायच नाही डायगराम.
नाही आकायच नाही त्या पुढ त्यानंतर.
अच्छा, चांगला हो लवकर होत मी अजून लिहायला घेतली नाय रे. माझी अजून हेच बाकी आहे. आपली कुठली तीओसीची इंगवलेची. तिचे झाले पाच पर्यंत झाले पाच एक्सपेरिमेंट बाकी ते बा पाच एक्सपिरिमेंट हे आहेत ना डायग्राम आहेत ना टेस्ट ऑबझर्वेशन आणि त्याच्यानंतर मग आ बघ. त्याच्यानंतर लिहून झाला. अर्धा एक तास बसला तर लिहून झाला. आता मुंबईलाच घेऊन जाईल डायरेक्ट. मुंबईला उद्या उद्या. उद्या घरी जायच. हा. आता काय बघू. आता दोन - तीन दिवसात तर, एक्झाम होणार ना, आपली.
होय.
तरी ला
हॅलो.
शनिवार शनिवार, रविवार. सोमवार, मंगलवार मंगळवारी मेन मंगलवारी कामय.
हा, हा. जर आधी- मधी, एक्झाम लागली तर.
आधी- मध्ये एक्झाम लागली मग काय? काम जे आहे ते. त्याला यानाच भागय. पट एवढाच तर होणार नाही. कारण का, पहिला आपले, पहिला ते फॉर्म भरतील. त्याच्यानंतर मग. काय होईल?
होय.
त्याच्यानंतर मग, आपला कुठे एक्झाम लागेल.
होय. अजून फॉर्मच निघले नाही पण. अकॅडमिक कॅलेंडरला होतं रे, तसं.
अकॅडमी कॅलेंडर किती होतं?
सत्तावीस जुलै, सत्तावीस ऑगस्ट पासून, प्रॅक्टिकल सेमच.
सत्तावीस ऑगस्ट- सतावीस ऑगस्ट
हम्म. होय.
सोमवार पासून? सोमवार पासून. आता विचारतो. थोरात सरांना उद्या. बघू.
विचार की.
कसून कायय? म्हणजे कधी चालू होणारय? बोलतो, सर एक कार्यक्रम आहे घरात. तर मग कधी, का एक्झाम होणारय?
मग त कुठले, कुठले? मॅन्यूअल लिहिलेस का?
माझी झाली एच ए पीची. एच ए पीची झाले. ते डायग्राम बाकीयत. डायग्राम दिलेत प्रथमेशला काडायला. आणि बाकी, पी ओ सी पाच अक्सेमेंट आणि राहिली कुठली बायोकॅम? बायोकॅमच्या आठ लिहिलेत. आट एक्सपिरिमेंट लिहून ठेवलेत. आता ते आता एक्स्ट्रा दहा दिलं ते बाकीयत लिहायचे. त्याचा श्री गणेशा करायचा बाकीय. मुंबईला गेल्यावर. मनतोय न ही करून -करणार मुंबईला. वयला पाहिजे.
तू काय करतोयस, मुंबईला गेल्यावर?
कुठे? काय? घरात कुठे असतो? दिवसभर बाहर. सकाळी उठलो
एक्सप्लिन.
सकाळी कुठंय? दुपारी उठतो. रात्रभर तर झोपूनच. सकाळी म्हणजे दुपारी उठलं. दुपारच असते. एक-दोन वाजता मग डायरेक्ट जेवायचं, जेऊन झालं बसायचं मग असं पोरांनमध्ये इकडे तिकडे फिरणार. मग संध्याकाळ झाली मग वापस घरात, मग घरात जाल्यावर नाश्ता-विष्टा करायचा मग परत थोडांसा बाहेर फिरायला जायचा, मग जेवायला मग जण झालं मग काय बो हो रात्री जर प्लॅन कुठे झाला, तर बाहेर नाही तर मग घरातच पबजी बिबजी खेळत. हो देतो. म्हणून तसं होतं रे आणि रात्रभर मग असं चार-पाच झोपायला तर पाच-सहा वाजतातच.
आणि उठतोयस कधी?
उठतो तेच बोललो ना सकाल दुपारी होते डायरेट दोन वाजता झाली तर तिथून झाली तर, डोला खुला काय नाय बोलत. त्यांना अरे इथे कसा मी असतो ना एक तर त्यांना असं म्हणजे वाटतं की मी लवकर उठतो वगैरे सकाळचा कॉलेज असतो ना, मग इकडे कसा आराम करतो, म्हणे एवढं काय बोलत नाही. हिकडे-तिकडे फिरतो, ते पण तेच पण काय नाही बोलत की इकडे येतो दोन-तीन दिवसांसाठी.. तिकडेच असतो, त्यांना माहिती आहे इकडे काय नाही गावाकडे गेल्यावर काय कॉलेज आणि हे आजूबाजूला काय फिरणारण्यासारखं हायत नाही. आणि मग कसं आला इकडे थोडा म्हणजे असं, मज्जा-बिज्जा काय बोलत नाही मग.
बरायं की मग तुझं.
तेच तर, मग बाकी जेवलास?
होय जेवलो की तू जेवलास काय?
हो आज काय होतं मेस मध्ये?
आज हुतं की हूं-हूं -हूं मटकीची उसळ होती, मटकीची उसळ.
मटकीची उसल आणि बाटाल.
होय भात आणि तिखट डाळ होती आज
तिखट डाळ अच्छा
हा बोल.
मग बाकी काय बोलतोस, उद्या मग उद्याची तयारी झाली का नाही प्रॅक्टिकलची.
उद्याच्या प्रॅक्टिकलची तयारी कसली जायचा पेपर द्यायचा. थकबाकी करुन घे परफॉर्म करून घेणार तर परफॉर्म पण काय करणार प्रॅक्टिकल झाले नाही तर, परफॉर्म काय करणार. केमिकल ला लपवू रे बट तरी त्यांनी म्हटले परफॉर्म करायचे आहे. परफॉर्म करायला प्रॅक्टिकल झालं तर पाहिजे. जेव्हा ती वरुणकर मॅडम होती तेव्हा काय ते प्रॅक्टिकल झालेलं तेवढेच आणि त्याला पण काय-कायजण प्रेझेंट होते, ऍबसेंट होते. आणि ते कधी अगोदर वरूणकर होते तेव्हा म्हणजे कधी मागच्याच्या महिन्या मागच्या महिन्यात तेव्हा काय ते प्रॅक्टिकलं झाली. ते आता कोणाला लक्षात आहे काय प्रॅक्टिकल झाली काय नाही. आणि त्याचा पण काय सोल्युशन आला नव्हता त्यावेळा पोरं बोलतात.
ते सर नाही व्यवस्थितं.
रिझल्ट काय आला नव्हता, रिझल्टच जर नाही आलं तर मग काय पोरांना तरी काय समजलयं. कशी एक्साम देणार परफॉर्म करून.
ते सर नाही व्यवस्थित. करा म्हणणार म्हणून आपल्यालाचं सॅम पण मिळाले की आपण लपवून ठेवायच.
लपवून ठेवायच पण सह्या त्यांनी बघायच्या अगोदर. परभनी बघायचा अगोदर परभनी बघितल तर मग बोलेल कि लपून ठेवलय तुम्ही. त्यांनी बघायच्या अगोदरच सॅम्पल लपवून कारण का ते हे लोक जे असत लॅब असिस्टंट असतात ते लोक ठेवूनार टेबलवर. त्याच्या अगोदर आपल्याला लपवून ठेवायला लागेल. काय ते.
तो याचा आधीच आपण काय तरी लपवून ठेवयाला हव.
लपवून ठेवल तरच होईल.
आपल्या एक्सपेरिमेंट काय. तरच लिहून काढून नाही तर मग असला परफॉर्म करायला लागेल.
होय. परफॉर्म करून लिहून काढायच म्हणजे लय वेळ जाणार त्यात.
ते तर झालच रे परफॉर्म करून घेऊन म्हटल तरी. परफॉर्म करण्यातच काय कोणाला काय येणार नाही. त्यात मग सारा बोलेल आपल्याला दोन चार गोष्टी मग ते ऐकून घेणार. मग परफॉर्म करणार परफॉर्म करून पण कोणाला काय येणार नाही रिझल्ट तर काय येणारच नाही. मग नंतर तो लिहायला बोलेल त्यात एक दोन तास. नाही नाही करून एक तरी वाचत.
उद्या कधी जातोय दुपारी की रात्री.
रात्री. रात्रीची गाडी दुपारचा प्रवास नाही जमत रे. दुपारचा प्रवास कंटाला येतो एकदम रात्रीचा कसा रात्रीचा बसला तसा एवढा. प्रवास वाटत नाही. दहा वाजता बसलो जरी चार वाजेपर्यंत पोहचतो. मुंबई म्हणजे अर्ध्या मुंबई पोचत. तिथून काय एक तास लोकलनी. एक तास लोकल ला.
लोकलने एक तास पनवेल ला उतरायच. पनवेलला उतरून मग लोकल पकडायची स्लो. मग ती पकडून मग डायरेक्ट ह सहा साडे सहा काय इकडे नाही. केलेल एका दुकाना कॉल, करून की पडल, तर तिकत इकडेच आपल्याकडे नाही म्हटल बघू आता. हा मुंबईला. तिकडे जेव्हा पडतो ना पाऊस लगेच तिकडे पण पडतो. आपल्या इकडे तर नाही आहे दुपारी पडला तेवढाच आता तर रात्री तर एवढा काय आहे ना म्हणजे असेल. जर आता उद्याच काय सांगता येत नाही. पडेल नाही पडेल. पडला तर मग काय.
होय
मग काय भिजत जायच.
पाऊस लईच झाला रे.
आता पण मधी फक्त पडलेला तो दोन तीन दिवस मुंबईला तेवढाच. ते सगळ भरून विरून आलेल मुंबई. बंद झालेली आता तरी पाऊस थोडा थांबलाय रे. त्याच्यामुळे एवढं काय वाटत नाही.
प्रत्यत तेणार आहे का
रात्री हा रात्री प्रथमेश येईल. तो येतो ना वाडीत दुध देयला तो येईल मग. विषय गोव्याचा होता रे. जायचा बट गोव्याला जाणारी ट्रेनच लेट आहे. आज म्हणज मुंबईला जास्त पाऊस नाही पडत.
हा हा हा उद्या सोडायला पण
होज प्रथमेश येणार आहे.
हा ह
त येईल रात्री दूध दूध द्यायला येईल तेव्हा देऊन जाल मग. घरी जाताना. जता कसं तिकडेच पडतात ना ते स्टेशन जवळ घर त्याचा. आत्ता जाता जाता सोडतो घरी जाता जाता. उद्या तसं जायचं होतं रे गोव्याला. हॅलो हॅलो हॅलो हॅलो ठीके